हा काय किती वेळ हा येतोय की आवरल नाही का अजुन?
आवरल फोन आलेला एक.
हा तेच मी वाट बघायला लागली त म्हणले कॉल् हम्म जेवण आवरली का पण हा पाऊस खूप आहे बाई- हम्म आता काय पावसाळा सुरू आहे म्हटल्यावर पाऊस असणारच.
आसा ह
हम्म पण फार वेळाने सुरू झाला ह्या वेळेस
हो नाहीतर जून पासून ते सप्टेंबर पर्यंत असतो.
हम्म गणपती-
ते अ मला काय वाटतं ते अधिक महिन्यामुळ लांबलाय ग
पण नां ऋतूंच काय असतंय ते हाहाहा ऋतूंच काय असते मला नाही वाटत
हो नाही नाही अधिक महिना एक एक महिना लांबला ना मध्येच आला ना मग तो महिना पुढे ढकलल्यास म्हणजे पुढंच- पावसाळा आहे ना मग
म्हणजे मला काय म्हणायचं- म्हणायच की हे जे महिने वगैरे ते माणसाांनी बनवलेय ना ते नैसर्गिक चक्र आहे ते असं मला वाटते कि तस काही फरक नसेल पडलेला.
भौगोलिक कारण काहीतरी कारणीभूत असतील ना त्याच्यासाठी
ते तर आहेच पण तरी पण ज्या त्या महिन्यामध्ये जो तो सीझन येतो ना तर त्याप्रमाणे ते असणार असं
म्हणजे माझी गोष्ट तुला पटली का बघ महिने जे आहेत ते माणसांनी केलेले आहेत ना तस- निसर्गाचं चक्र जे आहे ते काही माणसांनी नाही नाही केलं. कि ह्या वळेच्या नंतर पावसाळा येणार
हम्म उशीरा का होईना पण झाला बाई चालु पाऊस चालू ते शेतकऱ्यांना तुला हायस वाटलं
होय पाऊस आल्यानंतर पहिला पाऊस जरा जास्तच मनमोहक असतोय नि सगळीकडें मस्त माती
हिरवेगार डोंगर, शेत दिसतात धबधबे तर केवढे सुंदर हे कोल्हापूरचा ज्योतिबा डोंगर तर- खूपच छान दिसतय.
होय ना हम् हम...
तर ते राधा नगरीचं धरण पण बघायला जातात तो
होय कोणी आंबोली घाट असं म्हणजे पावसाळ्यात सगळे यात्रां सहलच काढत असते सगळे
हो त्यापासूनच ते सण पण चालू होतात ना पहिल्यांदा नागपंचमी नंतर श्रावण महिना चालू सगळे सणच असतात. नंतर पोळा नंतर ते गणपती, गौरी
ते सणाची सगळी सुरुवात होती
हो....
ते म्हणतात कि बेंदूर आणि सणाच लेहंदूर काय तर म्हणतात.
तो कर्नाटकी बेंदूर झाला इथला आता नागपंचमी नंतर तो पोळा आपला येणार शेंदूर तो महाराष्ट्रीयन हा हा ह गौरी गणपती आणि मग ते श्रावण सोमवार एत
हम्म लागोपाठ तर सनेक वारेक वार एक वार सुरूच असतेत बाई पावसाळा पावसाळ्यात किचकीच नको वाटती आणि हे सण तर असतेत सणांची बाजार खरेदी वगैरे नाही सुरुवातीला पावसाळ्याची मजा वाटती खरं पण नंतर नंतर अगदी ते किचकीच नको वाटते ह... नाही सुरुवातीला छान वाटतंय की
तेच की सुरुवातीलाच मजा वाट ती परत जरा वाटते किचकीच किती दिवस जास
आणि बाकीच्या घरातल्यांची लोकांची धावपळ त्यांचं काही कामासाठी बाहेर जातात, ते आपल्याला नको वाटतं ना त्यांच, आपण घरात बसून कसं आपल्याला बरं वाटतंय.
हं बरोबर आहे ते
त गेली की आपल्याला त्यांची काळजी वाटते ना पावसाळ्यात कसं जातेय कसं ये ते!
पावसाळ्यात काय मग गरमागरम भजी करून खायचे.
सगळं गरमागरम जेवण सुद्धा गरम गरम हम्म भज्यांची जरा जास्त मजा येते चहा आणि भजी... पावसाळ्यांचा पावसाळ्यामध्ये सगळ्यांचा हा बेत तच असतो साधारण हाय नै
हो नंतर मग मक्का पण खातात लोकं पावसाळ्यात मक्का पण भाजून खात
हा होय हा ते डोंगरावर वगैरे असते कि सहलीच्या ठि ठिकाणी अ डोंगरावर गडांवर होय, होय भट्ट्या लावलेल्या असतात त्यांच्या हाय ने.
हो!
कणसं भाजून देतात.
मजा पण तेवढीच वाटते, पण काळजी पण तेवढीच घ्यायला लागते ना. रस्त्यावर पाणी साचू द्यायचं नाई घरात साचू द्यायचं नाई, परत त्याच्यावर डास तयार होत तात आणी म्हणून आणि काळजी घ्यायला लागते, एकां एकच आहे का त
म्हणजे कुठल्याही गोष्टीचं फायदे तेवढेच तोटेच होत
हूं!
मजा पण होते आणि परत मग निष्काळजीपणामुळे सजा पण मिळते असं पण होतं.
हूं बरोबर आहे, आपण काळजी घेतली की मग मजा लुटता येते आनंद लुट ता येतोय पावसाचा. म्हणून दास सर्दी होऊ नये, म्हणून काळजी घ्यायची. दास होऊ नये म्हणून, पाणी साठू द्यायचं नाही.
हो! पावसाळ्याचं काय आता, नाही म्हटलं तरी ते साठलंच जातंय काय जरी म्हणलं.
हो पण ते आपण औषध फवारणी करून पावडर वगैरे ती अ ती कीटकनाशक पावडर टाकून वगैरे. आपण काळजी घेऊ शकतोय ना हं. परत धबधब्याजवळ गेलं की परत काळजी घ्याय लागती. नद्यांजवळ गेलं की सुरक्षित हा सुरक्षितता राखायला लागती हा!
हुं! मला तर पोर बिरं जायचं म्हणले ना कुठं डोंगरावर धबधबा बघायला भीतीच वाटते अशी. म्हणजे माझं तर जाणं होत नाही. पण मुलं जायालागली की मला भीती वाटते गं त्या गोष्टीची.
हा बरोबर आहे तरी पण मुलं कस त्यांची काटेक अस ते ना तब्येत त्यामुळे ते चिकटिणी जातात.
हां आणि तरूणाईच रक्त कस सळसळत असतय त्यांना असं मग सावाटत्य
हुं.
मुलांना उत्साह वाटतय गं अस बाहेर.
हों पण पहिल्या पावसाचा सुगंधच- काही और असतो हां.
होय.
त्याचा
तो वास परत कुठंच मिळत नाही.
तेच की पूर्ण
आल्हाददायक अं वातावरण पण होतेय आणि सुगंध पण खूप च अगदी मनमोहक असते.
आणि असं धो धो पाऊस पडायला लागला की त्याचा वास आणि मस्त बसून खिडकीत बघत तों आं पाऊस अनुभवायचा गरम गरम कांदीे भजी खात किती मज जा येते. खूपच छान वाटतय.
हुं!
पावसाळ्यात आणि छत्र्या रेनकोट ह्याच्यामुळ बाजारपेठ सुद्धा चांगली
रंगी बेरंगी दिसायला लागतय सगळीकडे.
हुं ते कसं सिझनेबल असं- ऋतु मानानुसार अं दुकानदारांना तो च्याह हे मिळते मोका मिळतोय की आपण
हुं पण हल्ली निसर्गाचं तार त्यंम राहिलेल नसल्यामुळे कीनी काही ठिकाणी जास्त पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी कमी असं व्हाय लागलंय.
होय.
काणी पूर येतोय तर काही ठिकाणी पाणीचं नसतय प्यायला म्हणजे अशी अ म. वेगवेगळ्या
म्हणजे कुठं ओला दुष्काळ होतो, आणि कुठं वाळलेला दुष्काळ होतोय.
तेचकी निसर्गाच समतोलच ढाळाय लागलाय नां.
बिघडलाय होय.
हां मग त्याच्यासाठीच आपण उपाययोजना करायला पाहिजे तर धरणान ची नियोजन करायचं. वेळच्या वेळेला ते दार उघडायची.
हुं.
ते सगळं नियोजन ते करतातच पण तरी पण शेवटी निसर्गापुढे काही चालत नाही आपल.
हुं.
हुं असाय.
पाऊस जास्त झाला तर पूर तर केवढा येतो कोल्हापूरला तर मध्ये कसला पाऊस झालेला पूर केव डाआलता लोकांच्या घराच्या घर वाहून गेलती.
टीव्ही व तर रोज बातम्या असतात. एकीकडे पाऊस खूप आहे, आता दोन तीन दिवस तर रेड अलॉट दिला आणि सगळीकडं
हो मुलानी शाळांना सुट्टी दिली.
होय काय तिकडे सगळ्यांना. हा. बातम्यामध्ये तर रोज पावसाच्या बातम्या संपतच नाहीत इतक्या बातम्या.
आणि पुण्यामध्ये तर का नाही पाणी जायला कुठं रस्त्यावर जागाच नाही. ते सगळं साठून राहत तळच्या तळ होते गाड्या त्यातनं जातात. गुडग्या गुडग्या डं पाणी होेत.
हो पण काहीही म्हण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या मनाचा ऋतूच आहे हा पावसाळा म्हणजे
हम्म सगळ्यांचा हवा हवाचा वाटणारा.
हा तेच क.
होय आवडता अत तू कुठला म्हटलं तर पावसाळा शक्य तू सगळ्यांच इथ ह.
गरम गरम वडे केलेले पावसात खायला.
होय ना कसली ओढे केली तु शाब ओढ आहे का. मेदू वडे का बटाटा वडा कोणता वडा? वडे म्हणजे भरपूर असतात आता‌‌.
गरम वडा म्हणजे बटाटा वडा खांदीभजी आणि बटाटा वडा फेमस. प्रसिद्ध आहे सगळा पावसाळ्यात. तेच कि वडापाव म्हणजे बटाट्याचा
होय होय वडा म्हणलं की मेध वडा येतो.
मेदूवाडा पण छान लागतो खर पण पावसाळ्यात जास्तीत जास्त ते बटाट्याचे वडे आणि भजी जास्त करतात. सगळेजण ते तर चमचमीत असतात ना मिरची वगैरे त्यामुं
हम्!
स्वाद घ्यायला सगळ्यांना तेच आवडते जास्त.
हो.
शेतकरी तर किती वाट बघत असतोय तर ते पाऊस आल्यावरच हायसं वाटत. त्यांची खरी पावसात
कसरत असते शेतकऱ्यांची खरं. बिचारा वाट बघत बसते शेतकरी कधी पाोहचेल कधी पोहोचेल. सगळी कामं त्यांचे त्या पाण्यावर आणि शेतीवर चालू म्ह पावसावर
चालेला न काय?
ठीक आहे मग बाकी काय नाही झोपायचं. उठायचं चक्र आपलं सुरूच असते.
हो ते तर राहीच काम काही संपत नाहीत.
हम्म!
ते पाऊस बाहेर आहे खरात काम असल करत बसायला.
होय ना हा हा चालेल.
हा चालेल चालेल ठीक आहे.